हॅलो
आवाज येतोय
हा हा याद आहे बोलक
काय कराय लागलेस
कायस नाही कधी चालवणार आहे रजिस्ट्रेशन
होणार आहे आता जून मध्ये म्हणायला लागल्यात
एक रिझल्ट लागला पंधरा दिवसाांना होते म्ह म नाही पण मध्ये
ओपन मध्येच आहेत ना म मग तिकेटीला घ येेणार आहे काय
हो आता इथंच बघणार म बाहेर कुठ आहे
तिकी तिला भेटेल तिकेटीला म्हणायला लागल्यात
हम् मरी कमी कास्वानांचं लेखन आहेत
ते तर तर नवीन चालू झालंय ना ते त्यामु जरा
हो तुमच्या ग्रुप मधले काय करणार
बघणार तनी टाकणार आहेत कोल्हापूर ला चार पाच ठिकाणी
हा तिकिटीचा पण यावेळेला कट फ व्हा लागणार
लागल्यानंतर नंतर ऍडमिशन देतीलचती
काय माहितीय म्हणजे यावेेळेला कसं फस फर्स्ट क्लॉट ला क म्हणजे मार्क जास्त होती ना
हा
ऑब्जेक्शन रेट झालत त्यांचं त्यामुळे जरा
अरे माहित आहे की बघितले की मी मला पण बोंचं म्हणाय लागलेत मण काय मिळत शेवट पर आहेय डीकेटी लाच येणार आहे त्यांना
हम्म तेेत येत
चांगलं घ्यायचं म्हटलं तर मग प्रायव्टच
प्रायव्हेट गव्हर्मेंट सगळं गव्हर्मेंट ला कस जॉब फिक्स असते
तेच ना प प्लेसमेंट साठीच बघायचंय बाकी काय करायचंय ना
गव्हर्नमेंटचा कट ऑफ नाईंटी नाईन च्या पुढे
होय तर काय
आणि कास्टवालांच तर नाईंटी फोर प पुढं प्र्रायवहेट लाच बघायला पाहिजे हा
प्रायवटला मग फी जास्त घेणार
बारा हजार आहे ना
दऊ
च ह थांबाजार एक्याऐंशी चाळीस हम्म ओके ह
काय म्हणायगस बोल कि यथे राहात कॉलेजमध्ये ते नन रिझल्ट आता कधी देतात कायम
त दाखला एकदा दे येणार आणि डिग्री एक येणार आहे नाही ब म कार आपल्याला दाखवला लागेलच पाहिजे नाही रिझल्ट रिझल्ट ऑनलाईन चा घालतोय आपण प्रिंट मारक व ते चालतेय खर लिविंग सर्टिफिकेट आता लगेच पाहिजे ना आपल्याला आणि त्या डिग्री तर करायला वेळ करतात हम्म
तिथलं ह लेटर आणल्याशिवाय हिनी काय देतात लगेच सर्टिफिकेट दाखला
ह म ते आणि हे कॉल किती करायचे अजून
स
मी दहा केलेय परत मला होय परत पाच आल्यात हो तीस म्हणजे एका व्यक्तीला पाच वेळा करायचे भोते होय
काय मला काय माहित नव्हतं
एकाच नंबरला सारखं सारखं कॉल केलं तर चालते
मग मग काय होतय ग तीस म्हटलं तर तीस असल्यानंतर कुठून आणायचे एवढे
के हो त्यावेळे कला जरा च लवे कॉल करायला पाहिजे
हो त्यात बोलायचं काय
अजून कुणाच झालं नाही. का टास्क कंप्लीट
नाही
अजून कोण स्क्रीनशॉट पाठवला नाही.
नाही ते तर स की तयार करणार आधी मग कॉल करणार मग बोलणार
ह ह अक्षर
टिंचन तर नव्हतं कधी पण करा
का का
जे आता आपलं आपण ठीक आहे होळखच आहे म्हणून बोलतोय तरी बाकीच्यानी काय करायचं.
काय नाही करायचंग घरात समजला की त्यात कार ह्या घ्यायचं प्रोफाईल टास्क कं्प्लीट करायचं आणि त्याच्यावरून फोन लावून फक्त ठेवायचं काय बोलायचं नाही मती केले तरस दोन तीन मामाच्या. फोन न के क्वेशचन आले बासकी. हो.
हम्म. हम्.
ह
ते करू काय.
हा म झाल्यावर मी करतो काय त क्वेशचन झाल्यावर सांग. तू का.